हॅलो.
हां.
नमस्कार.
नमस्कार. बोला.
आवाज येतोय? ओके. काय चालय तुमचं?
काय नाही निवांत आहे बघा, तुमचं काय चालू आहे?
आमचं पण निवांत आहे. आणखी काय मग?
आणखी काय नाही, विशेष काय आज काय जेवणाला काय मेनू बनवताय?
काय, बनवायचं तुम्ही एखादी आयडिया सुचवा.
तुम्हाला आता काय, आयडिया सुचवू माझ्या मुलाला टिफिन साठी काहीतरी सोपी रेसिपी एखादी सांगा किंवा बनवून द्या.
हो का? मी सांगते त्या पद्धतीची तोमच त्या मुलाला बटाट्याची भाजी आवडेल हो, बनवली तरी तुम्ही.
ओके, ओके चालेल. सांगा मग कशी
त्या पद्धतीची तुम्ही बनवू शकता, जर त्याला बटाटा आवडत असेल तर त्याचा उपयोग पुढ पराठ्यामध्ये पण तुम्ही करू शक का बर का आणि बटाटा कसा आहे जरा हेल्दी पण आहे ना मुलांना खाण्यासाठ वजन वाढत असं म्हणतात लहान मुलांच. त्यासाठी बट टाटा पहिल्यांदा शिजवून घ्यायचा, कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये. जस, आपल्याला जास्त जर बटाटा शिजवायला करी एकदम मऊ पाहिजे असेल, तर जास्त शिजवा. थोडा कठीण पाहिजे असेल तर मिडियम शिजवा. त्याच्यानंतर, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथंबीर बारीक करायची मिक्सरमध्ये तेलामध्ये परत. अ कांदा पाहिजे असेल तर, कांदा छान असा लांबडा बारीक चिरून घ्यायचा.
हां.
तेला मध्ये जिरं मोहरी कडीपत्ता वगैरे टाकायचा. हळद टाकायची, कांदा छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडी हिंगपुड टाकायची.
हा.
नंतर आपण जी पेस्ट बनवलेली असते की नाही, आलं लसूण हिरवी मिरची. त्यात थोडे धने टाकायचे आणि ते पूर्ण सगळे ग्रेव्ही काय करायची, आपण याच्यामध्ये टाकायची त्या मसाल्यामध्ये फोडणी ते टाकायचे आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा शिजवलेला आणि वरून मीठ. टाकायचं, कोथंबीर टाकायची.
हा.
आणि ती तुम्ही त्याला डब्याला देऊ शकता, मग टिफिन साठी ते देऊ शकता
शकता किंवा तुम्ही.
त्याच्यामध्ये
ते आम्ही मराठी तु वापरू शकतो ना अच्छा ठीक आहे मग ह्या पद्धतीने मी बनवू बनवते.
हो. अवश्य बनवा कसे होते मला सांगा बरं का फोन करून?
तिला केलं
होय, तुम्हाला कोणती भाजी आवडते असं काय?
तस तर मुलाला बटाट्याची आवडते. आणि मला पनीरचे आवडते, हम्म.
कशा पद्धतीन बनवता तुम्ही?
पनीर टोमॅटो कांद्याची प्युरी करून बनवते.
हो का? म्हणजे पनीर फ्राय करून घेता की
हो हो पनीर शॅ-शॅलो फ्राय करून घेते आधी सुरवातीला. त्याच्यानंतर कांदा, लसूण, आलं त्याची पेस्ट करायची थोडस भाजून. त्याच्यामध्ये न भाजून भाजून, हो हो भाजूनच घालाय
हा हा.
हम्म.
छान लागते ना पण, आजकाल म्हणतात ना ते भेसळ आहे.
कशामध्ये पनीर मध्ये हो पण चांगल्या डेअरीतून घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम येत नाही ना तसं, कारण आपण घरी बनवू शक त नाही, आपल्याला तेवढा वेळ नसतो ना.
हो हो, अगदी बरोबर आहे तुमचं. आणखी काही विशेष मग?
मग, तुम्हाला काय आवडतं ट्रॅव्हलिंग आवडत की खाण्या मध्ये पुढ मुड आहे तुमचा. नाही फिरायला आवडतं ना मला फिरायला पण खूप आवडतं.
हा.
हम्म.
कुठे गेला होता का आता फिरायला जस्ट?
नाही ना आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये थोडं प्लॅन करायच चालू आहे, माझा दिवाळीच्या सुट्टी ट्रीप वगैरे करेन प्लॅन.
ओके ओके.
मी कुठे गेला होता ग सुट्टीला? आम्ही गेलो ना सुट्टीला आता हम्म.
जाण्याचा प्लॅन होता पण फ्लॉप झाला काय.
बघूया ना आपण एखाद्या छान स्पेस इथ कुठं जवळपास असेल तर जाऊया सोबत.
हो नक्की जाऊया, जाऊया ना नक्की जाऊया. एखाद्या ठिकाणची अशी वैशिष्ट्यता माहिती तुम्हाला काय असेल तर सांगू शकता तुम्ही मला.
नाही शक्यतो मी समुद्रकिनारीच मालवणला वगैरे गेली ते. बाहेर तर कुठे कधी गेलेली नाहीये, मालवण तारकर्ली बीच. तिकडच कोकण भागच दुसरी कुठे जास्त फिरलेली नाहीे.
माझ्या माहितीनुसार तर, कोकण भागात मासे खाण्यासाठी जास्त मास
पाच माणसं जातात असं पण हो, हो, मासे खाण्यासाठी जातात तिथं छान मासे मिळतात व्हरायटी व्हरायटी ऑफ फिश बघायला मिळती, हो तर त्याच्यामुळे सगळेजण. जाता तिथे आवडीने तुम्ही खाता का मासे वगैरे?
नाही नाही आम्ही खात नाही हो ते खा
चे आवडतात म्हणूनच मी जाते तिकडं. ते हो तरी
मग आणखी काय घरी जाऊन
पण काय करता तुम्ही करताय अभ्यास केला हो ना घरी जाऊन मुलाचा थोडासा अभ्यास शिक
हा हा.
त्याचा थोडासा अभ्यास घ्यायचा, स्वतःचा थोडा करायचा. आणि मग हेच डेली रुटीन दुसरं काही नाही.
हा हा.
हम् तुमचं काय असतं घरी गेल्यावरती प्लॅनींग?
घरी प्लॅनिंग काही नाही संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा
लहान मुलगा आहे त्याचा अभ्यास घ्यायचा भर अच्छा.
ह बरोबर बाकी आहेत अजून आपली संध्याकाळची डेली रुटीन ची काम अस
नास्ता करनार हम बरोबर.
हे करायचे सगळे आपण कामं. आपण लेडीज म्हणलं की आपल्याला सुट्टी मिळते जेंनस कसं घरी आलं की एक काम करून निवांत रिलॅक्स असतात ना.
हो बरोबर. नाही ना आपल्याला रोजची कामं करावीच लागतात. हम्म. बाकी तुमच्या घरी कोण कोण असतं?
घरी सासू सासरे. माझा मुलगा मिस्टर
अच्छा कुठल्या शाळेला जातो तो?
हम्म आहे अशीच आपली आमची एक लहान शाळा आहे
बर अच्छा मग त्यांच्या टिफिनला काय काय देत म्हणजे द्यायला चालत कारण आमच्या मुलाच्या शाळेमध्ये कंपल्सरी असं व्हेज जेवण सांगितलय. आणि बाहेरचे पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स असं काही द्यायचं नाही असं सांगितलंय ना.
हो आता बंदी आली आहे ना बेकरी प्रोडक्ट्स मुलांना देत तच नाही शाळेमध्ये हो.
म्हणून त्याच्या टिफिन साठी काहीतरी मग रोज वेगळी भाजी.
हो आता आमच्या मुलासाठी आठवड्याच वेळापत्रक बनवून दिले सकाळी उसळ म सोमवारी उसळ चपाती असते.
हां
मंगळवारी भाकरी पालेभाजी भाकरी बुधवारी त्यांच्या आवडीच कदा खाऊ बुधवारी तेवढी सुट्टी दिल्या टिफिनला त्यांच्या आवडीचा खाऊ द्यायचा असतो.
हा हा हा.
गुरुवारी असते तर ना एखादी अ फळभाजी किंवा चपाती फळभजी चपाती शुक्रवारी कोशंबीर चपाती. शनिवारी पराठा एखादा. असं डेली रुटीनचं आमचं वेगवेगळं सांगितलंय, पण आम्ही कस तर आम्हाला जसं जमेल त्या भाज्या बनवून देतो त्याच्या आवडीच्या. आणि जास्त सपक तीखट नको म्हणून सांगितले म्हणजे जेणेकरून लहान मुलं खात नाहीत ना तिखट.
अच्छा.
त्यामुळे थोडंसं तिकट टाकून, सपक बाजूला करून त्याला द्यायचं. त्यातल्या त्यात माझ्या लहान मुलाला भेंडी खूप आवडते ना. भेंडी भाजी. मग तो आठवड्यातून दोन दिवस भेंडीची भाजी, बटा बटाट्याची भाजी असं नेतो.
हम्म हम्म हम्म. तेच ना ते स्कूलच्या त्याच्या एस एम स्कूलच्या वेळापत्रकानुसारच त्यांना टिफिन द्यावं लागतं ना.
द्यावा लागतो हो.
विषय आहे. म्हणून म्हटलं काहीतर मुलांना ते खाण्याची. बरोबर आवड निर्माण होते.
कसं करतो. मुलांना हा तुला हे आवड
आवडत ना हे तेच ना आणि बरेच मुलं पालेभाज्या खाणं टाळतात ना. हा. मग पराठा सांगितलाय. हो बरोबर, मग ते कसं पराठ्यामध्ये सगळेच व्हेजिटेबल्स असतात. त्यांना समजत पण नाहीत आणि आवडीने पण खातात.
हो.
हो. मग आपण डोक्यात परत करायचं. हम्म. त्यांची भाजी बनवून घ्यायची असं असतं ना. बरोबर.
त्यांन आवड निर्माण होते खाण्याची. चव पण त्यांच्या लक्षात आली पाहिजे ना. ह्यासाठी ते डेली रूटीन
बरोबर. तुमचा मुलगा खातो का अ सगळा नाही खातं. थोडं थोडं त्याचं पण असतं हे नको ते नको‌. कारलं न हो ढबु मिरची नको. त्याच्यामुळे त्याच्या आवडी प्रमाणं बघायला लागतं त्याला काय पाहिजे. नाही तर मग तो काही खात नाहीस शाळेत गेल्यानंतर असं.
हो. मग ते कसं होत घरामध्ये आपल्याला ते ज्या आवडते ते त्या मुलांना आवड
ना व करावे लागतात ना तेच ना त्याच्या त्याच्यासाठी. थोडीशी सपक बनवावी लागते, घरच्यांसाठी थोडीशी तिकट बनवावी लागते.
हा असं होऊन जातं बरोबर आहे.
बघूया की ह्या रविवारी तुम्ही काय करणार आहात?
जरा
तर आमच्या भाच जाणार आहे आम्ही. बर मग बघूया आपण पुढच्या आठवड्यात वगैरे बाहेर जाण्यासाठी प्लॅन करूया. जरा बाहेर फिरून मुलांना, मुलांना घेऊन जाऊ.
हो हो नक्की.
हा तेच ना थोडी ओळख पण होईल तुमची तुमच्या मुलाची.
हो बोर होतात ना मुलं घरी बसून बसून.
घरी बसून अभ्यास करुन. तेच थोडसं वेळ बाहेर घाललल्यानंतर ते पण जरा फ्रेश होतील.